हा बोलाय की.
काय झाल?
म तुमच्या वाटल मला कॉल आला.
नाही बोला, कट केला की रिसिव्ह जातोना कॉल शून्य सेकंद पडतात.
काय ते,
कट केला की शून्य सेकंद पडतात त्याच पेमेंट होत नाही.
होय
माझ एका एक बॉय होता कोणतरी
हा.
आणि कटच केला नऊ मि नऊ सेकंद पण बोलला नाही कटच केला ते तो वाया गेला आणि एक मॅडम होत्या तिनी पण तसच केल कटच केला डायरेक्ट दोन कॉल वाया गेले.
हम्
ज्या पहिले असतात पहिल्यांदा असत कणी त्यांना माहिती नसत. आणि ते डायरेक्ट कट करतात मग,
होय. म्हणून कानी आम्हाला ते नकोच वाटतय कस ते एक एक जण कशी स्वभाव काय कळत नाही नी एकेकदा.
हो बरोबर आहे की,
कळत आणि डायरेक्ट क कट करायच नसतो ना कॉल. रेंज मुळ काहीतरी प्रॉब्लेम असतोय नंतर आवाज येतोय की,
आणि म्हणल आपोआप दहा मिनट चालू ठेवायच काय त्याने काय बोललेल काय रेकॉर्डच करून घेणार आहेत आपल,
हो तेच,
दहा मिनिट झाले की आपोआप कट होतय.
नाही कट होत आपण बारा मिनटा नंतर कट होतय.
अ जर दहा मि बरोबर दहा मिनिटाचा कॉल केल्यास तर तीस तीस कॉल पूर्ण होतात. कुठ तेवीस झाल की पंचवीस कॉल झाल की अस हे होते पैशाची लिमिट पूर्ण होतात म दुस, दुसऱ्यांच कॉल ऊचलत बसायला लागतात आपल्याला
हम्म,
म दुसऱ्या म्हणजे तुमच ऐंशी लमिट पूर्ण झाल्यात आणि कॉल येत्यात. आणि मी जर तुम्हाला केल तर दहा दहा मिनिट बोलत बसाया लागते, मग तुमच एकशे ऐंशी लिमिट हे होत्यात पूर्ण होत्यात.
म्हणजे आपण कोरोना आणि दुसऱ्याच आणि ऐकत बसायला पाहिजे,
हो आपण दहा दहा मिनिटांने वेगळच,
म्हणून आता करायलाच पाहिजे सगळ्यांना कॉल,
काय म्हणला सा,
टार्गेट कुठलं करायचंय म्हटलं करायलाच पाहिजे म.
हो,
आता आमच्या अदोखरची लोक कॉल पूर्ण करायचे आहेत. आणि ते काय अशे करायल्यात काय माहित, लवकर लवकर कॉल पूर्ण करा, अधून मधून टास्क बंद करतात,
हम्म,
आता ट्रान्सलेटरचा टाक बंद के बंद केलाय ना,
हं,
स्ट्रॅन्सलेश स्ट्रॉंग,
हम,
तेला, ते रेकॉर्ड पाठवतात आपण ते रेकॉर्ड ऐकायच आणि. अ काना उकार देऊन ते पाठवायचं. माझा कॉप फेलच झाला ते!
व्हय,
एवढं जमते व कुठं कुठं काना उकर द्यायचं असतं एवढे वाक्य आपण हे केलेले असते.
हम्म मराठीमधलं काय आवडं जमना इंग्लिश सांगा म्हणून?
मराठी मराठी असले की सगळं घोळ होतोय. इंग्लिश कसे एकदा दुसर स्पेलिंग पण आपल्याला हे करता येतय. तस नाही मराठी,
मराठी मधले शब्दच वेगळे असतात ते काय शब्दाचा अर्थच नाही कळत.
हा मेन पॉइंट हाय,
पाणी पुसून, म्हणजे एकदम सुशिक्षित शब्द ते आपण कधी ऐकल नाही.
होय आणि काय वेगळंच बोलत्यात माझ फेलच झाला टास्क. का आता कोण ते म्हनल.
ह पडते मी,
हो, आणि काय रेसिपी कोणती?
जे,
आम्ही आम्ही काल हे केलत बघा एक वाटी रव्याची अ रवा घेतल्याला
हम्म
आणि दीड वाटी पोहे घेतलेलेत
हम्म
आणि त्याच्यात सोडा टाकलेला आधी दहा मिनिटं रवा भिजत घातलेला आणि त्याच्यात पोहे पण भिजत ठेवलेले दहा दहा मिनटं आणि ते मिक्सरला लावलं आणि त्याच्यात हे टाकलं सोडा इतक भारी हे झालत आप्पे एक नंबर
म्हणजे ते अ असं मिरची कोथिंबीर वगैरे जिरे बिरा असं काय हे करून टाकला नव्हता
त्यात चालतात मम्मीने काय काय टाकलेलं माहिती नाही मला पण मी विचारलं मम्मीला माझं एवढं हे नव्हते कंडिशन नव्हते विचारायची मला खायला दिलतं पाच सहा परत होत रात्री. मी जेवण आवरून तिथंच बसलेले आणि मम्मी कर-करत बसलेली सगळं मम्मीला आणि मम्मीला म्हणलं काय केलंस मम्मी कसलं भारी झालेत मम्मी म्हणली एक वाटी रवा घेतला, दहा मिनिट भिजत ठेवला पोहे दीड वाटी आणि तेज्यात कोथिंबीर आणि हे टाकलेलं अ काय रे आपलं फुगायसाठी काय टाकत्यात ती
इनो, सोडा
सोडा टाकलेला
इतके भारी झालते करून बघा कधी त पोरय खात्यात छान वाटतंय आणि भिजत घालायचा वेळ नाही कधी
आमच्यात असतयं सारखं पोहे उत्तप्पा, आंबोळी, इडल्या
मी पण आंबोळी सारख्या, आंबोळी सारखी करतोय आता माझं आता मधी मी केलत्या चार-पाच वेळा एक दिवस आड आणि एक दिवस आडनं मला पण आवडत्यात आं आंबोळी
पोरांच्यासाठी परत आंबोळे आणी रात्रीच एक म्हणजे आज सकाळी तांदूळ भिजत घालायचं. फक्त मी तांदळाच्या करतोय उडीद बिडीत काही घालत नाही.
मग आम्ही पण तांदळानच करतोय आमच्या तांदळाच पीठ अस असतना म्हणजे दळून आणलेलं कायम स्वरूपी, भाकरीला ते तेज्याच करतोय मी, भिजत विजत घालत नाही, डायरेक्ट तेज्यात ठेचा करून घालायचा खरड्याचा, अ हेचा मिरचीचा, आणि डायरेक्ट करायचा.
आ जसा काही भिजत ठेवलं कणी तांदूळ संध्याकाळी सगळं मिक्सरला लावून घेतोय. मिक्सरला लावलं की, पेस्ट केली कि, मग ते ठेवायचं झाकून. जरा, तेल सुडून ठेवायच, उद्या सकाळी फुगत्य ते.
हा,
सकाळी, फुगलं की मग पटकन लगेच, आंबोळ्या, पटापटापटा होत. त्यात, आंबोळ्या लय वेळ लागत नाही.
हा, हा, मी, तशाच पिटाच्या करत. ते, मी कधी भिजवून ठेवत नाही, आपल्याला कधीतरी, पाहिजे असलं तर चटकरण. ते कणी, ते भिजायचं कधी, आणि काय?
संडेला, सुट्टी असत्या त्यामुळं, शनिवारी करायचं. रविवारी मग काय तयार, नाश्ता मग सगळा दिवसभर, नाश्त्यावरच असतो. त्यात, सगळीजण जेवण काय लागत नाही मग.
होय, दुपारीच.
पारी पण नाही. दिवसभर, एकदा नाश्ता केला कणी, सकाळी कुठला तर, पोहे या प पोहे नाही, आंबोळी नाही, तर उताप्पा दिवसभर तेच. तर, संध्याकाळीच जेवण.
मग ते, दुपारी पण करता अस, काय मग हे इडल्या किंवा काहीतरी.
हा, होय,
हा, मग ते खाल्या कशाला, लागते जेवण.
माणसाच, पोट फुगतय नी त्यामुळे, काय ते लागतच नाही.
होय, आणि भुक पण लागत नाही, ती न वाटतय खरं आपल्याला.
होय, पोट फुगतय, त्यामुळे भूक पण लागत नाही. त्यामुळे खायच निवांत बसायच.
हो, ते पण छान झालत, कधीतरी पोरं मागालेकी इ क करून घाला आणि. ते, आपलं पीठ भिजत घालतंय, त्यापेक्षा पण भारी ये ते. रव्याच, छान लागतय. कालच, बमणे कवडं एक वाटीच केलत. आणि, एवढं भारी झालतं, छानच झालतं.
ना, आपन कराल त्याच्यावर असत्य,
काय झाल.
आपण जसं करल तसं, आपण जसं करल रेसिपी, त्याच्यावर असतं.
ह, म्हणजे माझ्या मम्मीला, फोन येत नाही ना, एवढं काय. तरी पण ती, कॉल करते. आता तर, बघत बसते युट्यूब वर, रेसिपी बघित. ल कणी, लगेच करते. आणि, का काल दोन मेनू केल्यात, एक एकदमच ते, रव्याच केलं, आणि काळ्या आळूची पान, माहिती आहेत का?
आळूची पानं माहिती नाहीेत, वड्या करतोय आपण ते.
आळूची माहिती, काळ्या आळूची काय माहिती नाही.
काळे पान, असतात बघा.
हा ना,
दोन, तराची पानं आहेत, आपल्या आळूची. तेज, तेला पा पीठ पातळ लावलं.
हम्म
पिठ पातळ लावलं आणि, म्हणजे एकाच पानात तीन पानं लावलीत.
हा हा
हॅलो!
हा बोला की.
एका पानात तीन पानं लावलीत आणि बारीक बारीक वड्या करून, हे केल्या तळल्या इतकं भारी झालत ते पण. अति सुंदर झालत.
हम्म काय नाही पावसाळ्यात काहीतरी गरम गरम गरम गरम खाऊ वाटतंय.
होय चटकच पाऊसळ्यातन जायत नाही किती जरी चांगलं करून खाल्लं तरी.
आणि पावसाळ्यात भूक लागत्यात.
होय मला पण आंबोळ्यांंची लय आवड ये.
हम्म आव